हॅलो आवाज येतोय का?
हा येतोय का आवाज? हो हो येतो येतोय.
हो आवाज येतोय. तुम्हाला येतोय ना आवाज माझा? हा नमस्कार मॅम. मॅम हा ते मला ए. आय बद्दल माहिती हवी होती मॅम. हो. तुम्ही ए. आय. हा ए. आय. बद्दल. बद्दल माहिती हवी होती. तुम्ही सांगणार होते ना? त बोलले तेनी मी सांगेल म्हणे तुम्हाला. तर मला सांगू शकाल का माहिती थोडीफार.
हो. हो. हो ए. आय. म्हणजे ना. एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमता. म्हणतात त्याला अस. म्हणजे तुम्हाला जर समजा. काही शिकायची. इच्छा असेल. काहीं विचार असतील तुमचे. म्हणजे काही तर्क लावणे. समस्या सोडवणे. म्हणजे असे काम आहे ना. त्या ए. आय. द्वारे आपण करू शकतो. असं आहे. आणि आता सध्याच्या जगात जास्त म्हणजे ट्रेंडला आलंय. म्हणजे. आप भरपूर काय शिक शकतो. त्याच्यामधून त्या प्रकार पण आहे भरपूर. अ न नॅरो ए आय म्हणून. म्हणजे तेच्या मध्ये ना एक डिजाइन केलेली असते. म्हणजे गु म्हणजे उदाहरणार्थ आपण गुगल सर्च करतो. परत चेस गेम असतात. किंवा अलेक्सा नाही का असत. ते आपण ते डिझाईन केलेलं असत त्याच्यामध्ये. ऑलरेडी डिझाईन झालेलं असतं तो नॅरो ए. आय म्हणतात. त्याच्यातून आपण जर सर्च केलं तर लगेचच. ते गुगल मार्फतच ते आयद्वारे आपल्याला भेटत. आणखी एक जनरल ए. आय म्हणून. ते म्हणजे आपलं. आपण जे विचार करतो तो ना. त्याप्रमाणच ते विकसित होत. म्हणजे त्याप्रमाणेच आपल्याला आपण जस विचार करू ना. तोच विचार ते ए. आय आपल्याला दाखवल का. आपण असं करू शकतो. किंवा असं. जेव्हा मानवाप्रमाणेच ते बौद्धिक कार्यात उपयोगी येत ते त्याला. जनरल म्हणता ए. आय. परत आणखी सुपर ए. आय म्हणजे मानवी जन बुद्धिमत्तापेक्षा ह अ म्हणजे जास्त पटीने हुशारा असत ते. सुपर ए. आय म्हणजे. त्याच्यामध्ये भरपूर काही शिकू शकतो आपण. सगळ्यात श्रेष्ठ ते. पुढे हे हाय अस. आणि तुम्हाला क्लास वगैरे. आहे का त्याचा.
हो त्याचा आ मला आहे ना. सध्याला माझा क्लासच चालू होतो ना. आता सगळ बेस त्यांना म्हण त्यांचं म्हणणं आहे. की सर्व बेस आता ए. आय वर. अवलंबून आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पहिला ए आय ची माहिती व्यवस्थित घ्यावं लागल. त्याचा ट्रेनिंग बेस पण ए. आय येत आहे. रे समा वगैरे राहायचं ना. बेसवरच सगळं हे आता. त्याला तर तुम्ही पहिले ए. आय. माहिती घ्या म्हने व्यवस्थित. ट्रेनिंग घ्या. आणि त्याच्यानंतर मग तुमच ते. अ टॅली वगैरे ते पुढचे कोर्स आहेत ते करा मग. म्हणून म्हटलं ए आय बद्दल जर माहिती भेटली असते अजून भरपूर तर म्हणजे कस आपल्याला पुढे त्या सोपं गेला असतं ना करायला
हो हो नाही त्याच्यामध्ये ना आपण म्हणजे यामध्ये म्हणजे भरपूर असा डेटा आपण त्याच्यात नाही का सेव्ह करून ठेवू शकतो याचा पण वापर म्हणजे ए आय साठी ए आय करत असं म्हणजे एक जस माणूस जस मा म्हण माण ण ओळखण्यास परत अनुभव घेऊन शिकण्यास आणि नवनवीन निर्णय घेण्यास मदत करते
ह
असं यायच काम आहे म्हणजे दैनंदिन त्याच्या जीवनामध्ये आता आपल्या जीवनामध्ये ना भरूर म्हणे उपयो कारण जेव्हा आपणतो किं भपूर का गो अस नाही का गुल जेनी किंवा चारजी पीटीला आपण विचारतो नाही का त्या प्र्रकारेच आता म्हणजे त्या गुगल जिमनी वगैरे त्याच्यामध्येच ते ए आय मोडणार आहे आता असं आणि त्याच्यामध्ये शिवाय आपल्याला सोश ण वेगळे व्हिडिओज वगैरे नेटफ्लिक्सरील म्हणजे आवडी नुसार आपणे व्हिडिओ चित्रपट बघ त्याचे सल्ले सुद्धा आपल्याला ए आय मधून भेटू शकत. म्म परत गुगल मॅप्स वगैरे अस. बघा आपण अचूक रस्ता शोधण्यासाठी गुगल मॅप्स वगैरे बघतो नाही का. त्याच्यासाठी म्हणजे सगळं ते ने. म्हणत त्याला ते पण आपण ए आय मधून आपण बघू शकतो म्हणजे गुगल. सुद्धा आपण ए आय मधून आपल्याला त्याची माहिती भेटती. असे म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपल्या ज्या ज्या गोष्टी आवश्यक असताना. तिथ आय आय मधून आपल्याला भेटणार आहे.
जरे जनरेटिव्ह एक एय म्हणून आहे म्हणजे त्याच्यामध्ये ना समजा आपण. प्रॉमट वगैरे देतो मजकूर देतो नाही का. किंवा चित्र वगैरे काढणं हे सुद्धा तयार करून आपल्याला ए आय देईल असं झाले. म्हणजे तुम्ही जस. समजा एखादी इमेज टाकली समजा इमेज करायची तुम्हाला आणि ए आय ला ती. म्हणजे तुम्ही दाखवलीय तर म्हणजे. ट दिली तुम्हाला ते आउटपुट लगेच दिले आहे तुम्हाला म्हणजे जशी तशी इमेज तयार करून दिल समज एखा फक्त चित्र आहे एखाद्या व्यक्तीचं. आमचा तुमचा फक्त एक सगळा उभा फोटो आहे आणि तो फोटो तुम्हाला डान्स करताना दाखवायचा आहे. तर तुम्ही ए आय मध्ये टाकलं ना.
म्हणजे ते टाकलं ना आणि गाणं गाणं पण त्याच्यामध्ये आपण ऍड करू शकतो ते गाण. गाणं पण त्याच्यावरती ऍड करून तो डान्स. म्हणून मग ती व्यक्ती डान्स करून ती दाखवल म्हणजे फक्त एक उभ व्यक्ती सुद्धा आपल्याला डान्स. त्यांना तो दाखवू शकतो असे याने सिस्टीम काढली. असं म्हणजे त्याचा फायदा पण आहे आणि तोटा पण आहे फायदा म्हणजे काय का आपलं कामाचा वेगवाढ. म्हणजे प्रत्येक. एका व्यक्तीचा कामाचा वेग वाढतो परत चुका कमी होता त्यांनी आणि अ. ट्वेंटी फोर सेव्हन हावर म्हणजे म्हणजे तास ती सेवा उपलब्ध असते आपल्या. आणि तोटे तोटे काय माहिती काय आ सध्या ए आय आ त्या. प्रत्येक कंपनी मध्ये ए आय जनरेट करताय आता कंपनी म्हणजे माणसाची. संख्या कमी होती म्हणजे नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता झाली लोकांची असं झाले. कारण डेटा प्रायव्हसीचा प्रश्न आणि सायबर गुन्ह्यामध्ये वाढ झाली आता त्याच्यामध्ये. आता म्हणज ए आय द्वारे आपल्याला नाही समजू शकत ना, का हा व्यक्ती तिकडूनच. चालाय किंवा हा फोन तिकडून चालाय स्मॅप म्हणून यायची ना, का आपला फोन. ते म्हणजे कोण करत हे आपल्या. समजणार नाही आता नक्की आपण म्हणतो नाही अ समजा एखा फोटो. केलाय समजा तुमचा फोटो आहे आणि तुमच्या, बरोबर एखादा हिरो किंवा हिरोईनचा फोटो लावलाय. आणि तो आसा अटॅचमेंट मध्ये राहील का तो तुम्हाला वाटणारच नाही तुम मही याद्वारे केलेला आहे तो. हो एकदम म्हणजे खरा वाटेल म्हणजे समोरची जी दुसरी व्यक्ती, म्हणजे तिसरी व्यक्ती राहील ना, तिला जर धोक्यात पाडायचं असलं तर ए आय तो पाडू शकतो म्हणजे ए आय सांग ए य ती व्यक्ती बनवून घेईल आणि तुमच्या जर जवळच्या व्यक्तीला ती पाठवून तो व्यक्तीला. हा इकत शोहर होऊन जाईल इतका विश्वास पटेल की नाही ही व्यक्ती त्या व्यक्ती बरोबर आहे. शंभर टक्के खात्रीशीर होऊन जाईल त्याच्यामुळे मग तो धोका वाढ लागलेला आहे. म्हणे प्रायव्हसी. धोका वाढलेला आहे म्हणे भर भरपूर अशा गोष्टी ए आय आहे म्हधून होतय असं.
आणखी मागे नाही का ते फोटोज वगैरे पण फर्स्टमध्ये ते ए आय च हे चालत. ना गुगल जे मी नि येत. फोटो वगैरे क्लिक करायचे आपण सांगायच त्यांना कि असं, असं फोटो पाहिजे आम्हाला.
आलंय बघा ट्रेन झालय बघा खूप फोटो आले होते प्रत्येका फोटो प्रत्येक जण वेगवेगळ्या टाईपनी ए आय मधून बधून टाकत होता नाही का वेगवेगळ म्हणजे आपण ड्रेस वेगळा घात केला त्याच्यावर लगेच साडीचा फोटो हे ह्या द्वारेच झालेले आहे. फसढ आणि फेन्सी एवढ छान फोटो त्याच्यामध्ये असायचा म्हणजे समजा एखाद्या समजा, एखाद्याच लग्न करायचं आपल्या एखाद्या व्यक्तीच तर त्या व्यक्तीला आपल्या एखा्दया मुलीचा फोटो पाठवते किंवा मुलाचा फोटो आता तो इतका सिंपल आणि काळा जरी असला तरी तो ए आय त्याला इतक छान बनून तिला पाठू शकतो. तो डायरेक्ट जेव्हा बघल ना, प्रत्यक्ष बघल तेव्हाच खरं नाही तर असं पाठवून तो सिलेक्ट करून अ ते ठरवून पण घेऊ शकता. आजकाल ऑनलाईन पण लग्न लावतात. किंवा ऑनलाईन पण चालू झाल्यात सध्याच्या जगामध्ये नाही का म्हणजे ते गुन्हहा पण होऊ शकतो. आणि फ्रॉड पण होऊ शकतो. म्हणजे आपण कोणाला धोक्यात पण टाकू शकतो. असं हे पण झालं म्हणजे त्याचा एवढा तोटा पण आहे असं म्हणून ए आय चा फायदा आहे तोटा आहे असं म्हणजे वे फायदा आपल्याला तोच असतो का? आपला वेळ वाचतो वैगेरे असं त्याच्यामुळेय चांगलं पण हे आणि वाईट पण अस प्रत्येक आता ट्रेंड होतच चालय जे गुगल, गुगल करायचे पहिले जेमिनी जेमिनी चाट जी पीटी झालं परत आणखी प्रत प्रत्येक गोष्ट अशी आहे. आपण त्याला विचारूनच करायचं प्रत्येक व्यक्ती त्याला विचारूनच. करायची प्रश्न नाही का? तस आता हे ए आय झाले. ए आय चं ए आय मध्येच लोक विचारताय मध्येच फोटो बनवतााय सर्व ए आय मध्येच करताय आता सध्या तरी ट्रेंड मध्ये ते पण नंतर मागे. पडल जेव्हा त्याचा तोटा होईल ना, लोकांना हो
एस्ट्रलॉजीर पण आता ते म कंटिन्यू ते चालू आहे ना, ए आयच म्हणजे ए आय वाले अस्ट्रोलॉजर आपण काही जरी प्रश्न विचारला तर त्याच्या पण
मग कुत्रिम बुद्धिमता आर्टिफिशियल हा. आर्टिफिशियल बुद्धिमत्ता झाली ना ती म्हणजे कृत्रिमृत्या ते सांगता ह, ए आय त्याचा ह्यांनी टाकतो ती त्याच्या मनाने टाकतो. ते समजा त्याच्या बुद्धमत्तेने टाकतो ती माहिती. आणि ते आपल्याला जनरेट होत आपण ती खरी मानतो. नाही का असं असतं ते
हम्म.
म्हणजे खरं आहे खोटं आहे हे आपल्याला नाही सांगता येणार असं पण मग ज्यांनी विश्वास ठेवला. ते खरं मानता ज्यांनी नाही विश्वास ठेवला ते नाही खरं मानत असं ते चांगलं आहे आणि वाईट पण आहे असं
चांगलं पण म्हणता येईल आणि वाईटही म्हणता येईल कारण की एवढं पण म्हणजे आपण पण एवढं पण विचारतो शिकण्यासारखं म्हणजे असं जॉब वगैरे साठी आपण करू शकतोय ना, ए आय चा वापर तसेच आपल्याला अ म्हणजे ट्रेनिंग कशी घ्यायची, काय घ्यायची, ते लोक सांग तात ना आपल्याला.
हूं कारण आपल्याला समजा काही विचार कर णे वगैरे नाही का जमत नाहीए काही शिकायचं असलं तर ते समजत नाहीए तर्क लावतो आपण ते पण आपल्याला कळत नाही पण म ए आय यला जर तुम्ही टाकलं ना ए आय लगेच तुम्हाला लगेच काही सेकंदामध्ये काही मिनिटामध्येच तुम्हाला माहिती देईल असं आहे आणि ती तुम्हाला लगेच ऑनलाईन लगेच उपलब्ध होईल ना म्हणजे काही मिनटात से कंदा मधे, त्याच्याम त्याचा फायदा खूप होईल असय म्हणजे आपली बुद्धिमत्ता वाढते पण आणि त्याचा म्हणजे काही दुसरा दुरुउपयोग जर कोणी केला, तर त्याचा तोटा पण असतो असं दोन्ही पण हा फायदा केला त फायदा, तोटा केला तर तोटा, असय तुम्हाला करायच असेल त तुम्ही करू शकता पण म माहिती घेतलेली जनरल नॉलेज म्हणून ते ठीक हे. चांगलं हे ए आय आहे असं, चालेल मग बोलू नंतर आपण ठीक थँक्यू हो!